नमस्क
नमस्कार मॅडम कुठ कशा आहात तुम्ही?
ठीक हाय तुम्ही?
मस्त! आजच तुमच्याकडे हो चालूच आहेत अ तुमच्याकडे जर दुसरा टॉपिक असेल तरी सांगा काही प्रॉब्लेम नाही.
नाही तुम्ही च्युस केला तो ठीक हे.
घेऊया का ठीक आहे.
चालेल.
काय स्पेशल मग आता नाष्टाला वगैरे काय बनवलंय.
हो त्याला फुटबॉल येतो फुटबॉल दिला तो.
व्हॉइस ब्रेक होतोय.
हा हा म्हणलं मुलांना चहाच्या ऐवजी फ्रुटस दिले म्हंटलं.
अच्छा!
हो हो.
तुम्ही व्हेजिटेरन का नॉन व्हेजिटेरन.
व्हेजिटेरयन ना. तुम्ही?
मग आवडतं आम्ही नॉनव्हेजवाले म्हणजे नॉनव्हेज खुप मागतात. इकडच्याच होत आम्ही. तुम्ही कुठल्या आहात?
माहीत ते नाही बोलायचं आपल्याला कधी.
नाही नाही म्हणजे तसं फूड तुम्हाला म्हणजे बोलता येईल म्हणून म्हटलं‌
हो हो फूडआमच्याकडे आमच्याकडे हे ड्राफ्ट
स्पेशालिटी तुमची काय आहे.
प्रसिद्ध आमच्याकडे. हम‌.
अ काय म्हणताय?
खाद्य फूड द्राक्ष आहेत खूप प्रसिद्ध आहे बु आमच्याकडे जास्त चालतात ना द्राक्ष वगैरे.
अच्छा द्राक्ष ओके ओके ओके अजून काय तिकडची स्पेशालिटी तुमच्याकडची. जे तुम्ही व्हेजिटेन मध्ये जास्त खाता. तुमच्याकडे खापराची पोळी वगैरे पण असा असते ना?
हो हो हो खूप प्रसिद्ध आहे आमच्याकडे तर. त्याला मांडे बोलता आमच्याकडे हो. हो येेत ना मग.
मग तुम्ही ते हातावर कसे बनवता?
हा हातावर त्याचे टेक्स असते हो म्हणजे ते, पीठ वगैरे त्यांच्यावर असतं.
म्हणजे आता आम्ही पोळ्या करतो ना तर मग आम्ही कशा लाटूनच करतो पण तेवढी पोळी स्प्रेड होत नाही ना मग त्या हातावर तुम्ही म्हणजे कसं करता असं विचारता.
त्याच्यामध्ये ते, गहू - गहू वगैरे अस मेथी टाकायची. साबुदाना टाकायचे आणि नॉर्मल तेल - पाणी वगैरे मीठ लावून ते नॉर्मल असं, पाच मिनिट ठेवायचे.
म्हणजे, आपले क जे गहू वाट जे आपण गहू दळतो ते गहू. आप
हो, हो. पण मग त्याला, मांडाचेच गहू लागतात बरं. असे आपले रेगुलर हो, रेग्युलर गहू नाही लाग नाही. म त्याला तेल- पाणी वगैरे लावलं. गिरणीत ना ते काढ ढून आणायचे. मग आपलं लूगडं वगैरे. ऐकलंय का तुम्ही, हा प्रकार?
नाही, नाही. मी फक्त, हा लुगडं, हा ते माहितीय की. लेडी, म्हाताऱ्या लेडीज घालतात त्या.
हो, हो. म्हाताऱ्या लेडीज घालायच्या. त्यांच ते कापड घ्यायचं. ते कापडानी चांगलं ते पीठ असं, चाळून वगैरे काढायचं, चांगलं.
हम्म.
आणि त्याच्यावर, तो कोंडा निघतो बघा.
अच्छा.
तो कोंडा बाजूला काढायचा. त्याच्यातन ते खाली फिट असतं. ते असं रफ नाही करायचं. हलक्या हाता ताने जेवढ फिरावत ते तितकंच करायचं. हो. मग ते पीठ निघलं का? त्याच्यातन, पिठामध्ये काय करायचं. मळून घ्यायचं. चांगलं अस सैल. मग त्याच्यामध्ये नंतर गूळ टाकायचं. मीठ टाका यचं. नॉर्मल तेल टाकायचं तर असं चांगलं फेटो की ति म्हणजे, अर्धा एक तास त्याला मळावा लागतं. म्हणजे जास्त त्याच प्रोसेस होत तेव्हा असं. जितका मळशाल तीतकं. मग नंतर ते फाटत नाही, वगैरे. नाही
हा, ना. हो मी बघे म्हणजे युट्युबला वगैरे बघितलेत. खरच, कशा पोळ्या करतात ना. म्हणजे ते हातावर फिरवतात. तुम्हाला, ते अ पूर्वीच्या म्हणजे ज्या म्हाताऱ्या लेडीज लेडीजयत त्या, पोळ्या कशा एकदम हात तावर छान फिरवतात.
हो, खूप छान वाटतं. अन् खाण्याला पण टेस्ट असते ना.
टेस्ट अस. तुमच्याकडे वरणभट्टी, वांगेचं भरीत ते सुद्धा फेमसय, त्या साइडला.
हो, हो. खूप खप अ
हो, वरणबट्टी मला खूप आवडते. म्हणजे इथे मिळते पुण्यात. मी खालीय खूप छान लागते. वांगेच भरी तर तुमच्याकडे तर, एक नंबर मिळत बघा.
हो, वांग्याच भरीत पण मिळतं. वरण बट्टी सोबत.
तुमचे कसे, मसाले म्हणजे आमच्यासारखेच असतात का, कसं? घरच्या, घरीच मसाले बनवत
असतं. तेच बनवतो आमी. घरीच बनवतो. घरीच टेस्ट असते.
सावजी, म्हणजे वराडी मसाले बनवतात. असं काही खांदेशी, वराडी असं काही मसाला असं काय असतं का, तुमचं?
खानदेशी. आमच्याकडे दोन प्रकारयत. एक खानदेशी
हा.
म्हणजे ज्याची त्याची पद्धत वेगवेगळीय. ते बनवण्याची. आमी भाजलेले मसाल्यांच बनवतो. असं झणझणीत. तसत बघा ते.
हा, आम्ही पण भाजलेल्या मसाच्या मिरच्या वगैरे नाही का, दळून वगैरे आणून अ.. सगळं वाटून वगैरे- ते सगळं करतो पूर्ण अख्खे मसाले वगैरे सगंळ टाकून, पण आमचे मसाले वेगळे म्हणजे तु- मच्या मसाल्यामध्ये ना तुम्ही कांदा विंदा टाकता ना, तसं आम्ही आमच्या मसाल्यामध्ये कांदा, खोबरं नाही टाकत.
नाही, आमच्याकडे असतच, कंपल्सरी टाकतो हो.
टाकत, टाकत असं आमच्या मसालामध्ये नाही, त्याच्यामुळे ते भाजीची चव वेगळी लागते. आणि तुमच्या मसाल्याला तरी खूप येते.
हो, मग आता ते तेव्हा त्याला मिरचा वगैरे तेवढं टाकलेलं असत, मसाले पदार्थ वग- वगैरे खूप टाकलेले असतात ना, म त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये चवलीस ज हो, तरी वगैरे जास्त येतात आणि तेलामध्ये भाजलेला असतो ना.
हा, हा, हा, बरोबर.
बाकी अजून काय स्पेशालिटी आहे, जसं आमच्याकडे कसं आमच्याकडे फिश असतं. सोलकढी, अ उकडा राईस. आता ते तुम्ही खात नाहीत, पण आमच्याकडे स्पेशालिटी ही असते. आमच्याकडे ज्या पुरणपोळ्या आहेत, त्या पण अ काय म्हणतोय?
हा, तेच आमच्याकडे त्या, हॅलो? आमच्याकडे हेच फिश वगैरे नाही का, ते जास्त फेमस असतं.
हो, हो, हो.
हा, फिश वगैरे आमच्याकडे जास्त फेमस- व्हेजमध्ये पण आहे, व्हेजमध्ये आमच्याकडे मोदक वगैरे हे फेमस असतं. मोदक, पुरणपोळी आमची हा, उकडीचे मोदक आमच्याकडे फेमस- हा, उकडीचे मोदक आपलं तांदूळाचं पीठ जे असतं ना, तांदूळ- म्हणजे आम्ही कणी असतो ना, ते कणी आहे ना, आधी धुवून वगैरे, सुकून वगैरे मग ते दळून घेतो- आणि मग ते दळल्यानंतर अ आपल्याला आता समजा आपल्याला- किती जणांचे, किती जणांचे मोदक करायचे, म्हणजे किती एक नारळ, एक नारळाचे करायचे का दोन नारळाचे- तसं मग दोन, दोन वाटी मग ते घ्यायचं पीठ आणि थोडस पाण्यात- अ थोडसं नॉर्मल ते पाणि थोडंस कोमट ठेवून द्यायचं आणि - त्याच्यामध्ये थोडसं तूप टाकायचं आणि थोडीशी साखर आणि थोडसं दूध टाकायचं. आणि मग त्या पाण्यामध्ये मी पीठ टाकायचं आणि पीठ आपलं कुठल्याही चमचाने थोडस- हलवून घ्यायचं, पण ते एकदम पीट चिकटलं नाही पाहिजे हा. पीठ चिकटले नाही पाहिजे मग- ते पीठ थोडसं साईड ला काढायचं. गरम, गरम असतं आणि जेव्हा गरम, गरम असतं थोडसे हाताला चटके लागतात. पण ते गरम, गरम मध्येच पीठ थोडं, थोडं थंड पाणी लावून, लावून ते मळायचं.
हो.
आणि मोदकाचं जे आपण सारण करतो, आपलं ओलं खोबरं, गुळ, वेलची थोडीशी- जायफळ पूड टाकून आपण ते मोदकाच सारण करतो, ते तुम्हाला माहिती असेल? हो, हो, खसखस तुम्ही डायफ्रट् पाहिजे, ड्रायफ्रूटस सुध्दा टाकू शकता.
हं, हं, हं.
करून मग काय मोज- मोदकाचे जसं हे वय आपण बनवतो साच्यासारखं मोदक, त्यात सारण भरायचं- आणि मग वाफेला उकडायचं, एक दहा, पंधरा मिनिटं स्टीम द्यायचं बास.
हो, छान आहे ना, छान आहे.
आलं पाहिजे, पण मोदक एक नंबर आणि ते मग त्या मोदकात आम्ही केसर पाहिजे, केसर टाकतो. वरून तूप पाहिजेल तर वरून तूप टाकतो ती अजून टेस्ट लागते हा.
हो,
म्हणजे मोदक थोडं हा सगळं स्टीम बिम झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण वाळ जे ताटात घेतो ना. थोडस फोडायचं मोदक आणि वरून त्यात थोडंसं तूप टाकायचं एक नंबर लागत ना थोडं. टाकाय केसर आधी टाकायचं असतो. म्हणजे जेव्हा आपण वाफर ठेवतो ना वरून केसर ठेवायचे असतात. तेव्हाच ठेवावा लागतो खूप छान लागत ते मोदकात. चे हा मोदकाची टेस्टच म्हणजे भारी लागत्या. फक्त ते पीठ आहे ना तुम्हाला तसं करता आलं पाहिजे आणि जर तसं पण नाही जमलं ना तुम्हाला पीठ. म्हणजे असं काही का नवीन लोकांना जमत नाही की व पाण्यामध्ये गरम पाण्यात उकडून. पीठ करायचं मग काय करायचं आपलं तांदळाचं पीठ आहे ना ते गरम पाण्याने मळायचं.
हो हो हो हो हो, आमच्याकडे नाही चालतो इतकं उघडे. चे मोदक वगैरे आमच्याकडे गवचे आहे हो गवाचे.
हा गव्हाच्या पिठाचे पण खाल्लेत मी छान लात गव्हाच्या पिठाचे पण मोदक. हो छान लागतात गव्हाच्या पिठाचे. चे तसे म्हणजे मी आ आमचे काकू पुण्याकडचिए ना त्यांनी ते करायचे तर मी. हाय खाल्लंत म्हणजे छान लागतात अ ते गव्हाचे.
हा हो हो हो, आमच्याकडे गव्हाच्या जास्त फेमस. असे उकडीचे मोदक वगैरे इथं कोणी ट्राय नै करत बऱ्यापैकी.
अच्छा तर माझी वहिनी करते ना. ती नागपूर वगैर मी ती त्या साईडची आहे ना तर. माझी वहिनी मोदक आपलं पुरणपोळ्या कशा करते माहितीय का. पहिला आधी एक पोळी लाटून घेते आणि पूर्ण पोळीवर नै का तो जो आपण भरलेला सा''--'' हे असो ना सार म्हणजे पूर्णाचं सगळं अ सार. तो पूर्ण सारण ते पूर्ण पसरवते पोळीवर आणि परत दुसरी पोळी लाटून. त्याच्यावर पोळी टाकते आणि मग परत एकदा असं वरून लाटते व्यवस्थित. असं करते माझी आई माझी वहिणी. छान मस्त ती फुलते म्हणजे. पण ती पुर पोळी हा ती पोळी लाटते ना तर ती पण अशी एकदम जाड नाही लाटत. अशी पातळसारखी लाटते एकदम पण जाड नायी एकदम पण पातळ नायी अशी मिडियम लाटते. आणि ते पूर्ण सारण म्हणजे नै का अ आपण आपण कसं प फक्त ह्याच्यामध्ये अ एक. अ म्हणजे अ काय ते पीठ घेतो न पीठामध्ये तेवढंच भरतो सारण. ते कसं पूर्ण पिठाला सारण लागतं.
हो पूर्ण.
म ती चव पूर्ण प्रॉपर हा प्रॉपर पूर्ण पोळीमध्ये ती चव राहते. पूर्णच पोळीमध्ये आणि मग ती. द आपण कटाच्या आमटी बरोबर वगैरे खातो छान आणि कटाच्या आमटीचे पण वेगळे वेगळे. प्रकार आहेत काही ठिकाणी. काही ठिकाणी फक्त सुक्कं खूप प्रकारएत काही ठिकाणी फक्त सुक्कं खोबरं. अ टाकूनच अ कटाची आमटी करतात वाटण करून काही ठिकाणी फक्त. तीळ तीळ खसखस आणि ते नै का थोड सुकं. खोबरं घेऊन तेवढंच वाटण करतात आणि त्यात आमटी करतात भारी लागत. ती पण ती आता आमच्याकडे कसं ओला नारळ वगैरे वाटून. अ कटाची आमटी करतात म्हणजे प्रकार वेगळे वेगळेएत.
खूप प्रकारे हाय आमच्याकडे तर. कांदे व भुजून खोबरं परत भाजून आल्ल लसून मिरच्या वगैरे सगळं. वगैरे घ्यायचं तेलामध्ये चांगलं, मग ते मिशकर ला काढायचं वाटन. परत ते तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं. मग त्याच्यात आपलं लाल तिखट म्हणा किंवा काळा मसाला म्हणा वगैरे हम्म ते टाखायचं. मग त्याच्यानंतर परत थोडंसं नॉर्मल पाणी टाक तरी ये परत एकदा नॉर्मल मसाला परत शिजवून घ्यायचं. शिजवून झाला परत त्याच्यात नॉर्मल गरम पाणी वगैरे टाकायचं, हे झालं नॉर्मल आता आपल्याला वाटलं हे सैलए तिल्ला घट्टपणा येण्यासाठी परत फुटाणे वगैरे दळून टाकता मंग
हा आणि हे पण टाकतात ना ओ तुमच्यामध्ये रस्सा कुठ ला करायचा असेल तर तुमच्या मध्ये हे पण टाकतात ना, बाजरीचं पीठ वगैरे भाजून?
हो हो हो हो बाजरीचं टाकतात, किंवा गव्हाचं ए ते सॉरी तांद बेसन
पीट वगैरे
बेसना
चालेल. अ ताई आपला टाइम संपलेला आहे, आ आपला टाईम संपलेला आहे त तुम्ही मला करा कॉल हां. ठीके ठीके ठीके.